हा काय चाललंय
काही नाही चाललंय आवरलं आता जरा
हो का जेवन झाल हा हा जेवन झाल का
जेवायचंय अजून स्वयंपाक झाला आता
बर बर काय म्हणतेस
आणि काय चाललंय म्हणलं तुझं बघाव तुझं पण आवरलं का नाही ह ह
आज काय कशाचं महत्त्व सांगणार आहेस
मी नागपंचमीच आता नागपंचमी जवळ आली ना म्हणल्यावर म्हणलं आता त्याचीच माहिती
सांग सांग मला पण माहितीच नाहीये कसं करायचं काय करायचं हम्म
अग नागपंचमी किनई आ अ श्रावण महिन्यातील श्रावणातली शुक्ल पक्ष आहे की नाही शुक्ल पक्ष च्या पंचमीला श्रावण महिन्यातल्या येते पंचमीला नागपंचमी येते हा
म्हणून तिला नागपंचमी म्हणतात काय पंचमीला येत असल्यामुळे
पंचमीला येतोय हा बरोबर
ह
ते जास्तीत जास्त श शेतकऱ्यांचा मित्र नाग असल्यामुळं जास्तीत ते शेतकऱ्यांना जास्त त्याच महत्व वाटतं य मग इतर लोक पण कसं कर तात मातीची मूर्ती वगैरे आणतात तिची ग ह्याची नाग नागाची आणि पूजा करतात
ह ह मला एक सांग शेतकऱ्यांना कशामुळे त्यांचा मित्र वाटतो बरं तो
अ तो बिळात पा पाणी साचलेलं असतं ना पावसाळ्यामध्ये
हा आणि इतर कीटक काय असेल तर उंदीर वगैरे काय असेल लागलेलं तर ते खावून जातेत मग ते
ना पावसाळ्यात पा णी साटल्यामुळे बिळातून बाहेर येतात मागं मग तेला हि इ जा होऊ नये नागांना म्हणून तर तो हा दिवस पाळला जा तो असं नागपंचमीच मग त्याची पूजा करतात कि त्यांनी पण आपल्याला काही त्रास देऊ नये आपल्याकडून पण त्याला इजा होऊ नये म्हणून त्याची पूजा करतात आ अशी त्यामुळ ती प्रथा पडली
हा नागदेवता असं म्हणलय हनी नाग देेवता म्हणलं जातं म्हण
हा म्हणून नागदेवता म्हंटलं जातं आणि मग त्या दिवशी नागाला काही त्र होऊ म्हण चूल पेटवत नाहीत काही जण त्याच्यावर भाजत नाही काही कोण तव्यावर भाजत नाही कोण तळत नाही असं आहे म्हणून ते उकडीचे कान उले वगैरे करतात हम्म् शेत शेतकऱ्या उकडीचे काणूले अ आपण गव्हाचं पीठ हा गव्हाच्या पिठाचे चांगले होतात ते उकडून मैदा वगैरे घेतला की मैदा असतो की जर लवचिक असतो ना ते पीठ त्याचं मग ते लथ घ्यासारखं लागतं कारारण खोबरं घ्यायचं
हम् ओला किंवा वाळ्याला
खोबरं खावल्याला घ्यायचं नाही ओलं खोबरं घेतलं की चवीला छान लागते जर ओलं नसेल तर आपण वाळलेला घेऊ शकतोय आणि मग ते गुळ अम भाजायचं तव्या कडाईमध्ये
हम्म हम् हम या आदल्या दिवशी सुधं सारण करून ठेवायचं का मग
हा आपल्याला सकाळी सणाची खूप घाई असते
नाही ते सणाच्या दिवशी भाजायचं नाही म्हणे ना
हा आदल्या दिवशी भाजून ठेवलं तरी चालते ह त्यामुळं मग हम्म बरोबर आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण कणिक मळून त्याच्यामध्ये असे गोलपुरी सारख्या आकार करायचे ग्लास किंवा वाटीनी
बरं बर
भरून कानूकर देऊन ते चाळणीवर उकडायला ठेवायचे खाली पाणी ठेवायच आणि चा सण ून ते आणि शेतकऱ्याच मित दुसर गोष्ट म्हणजे ती उंदीर खातो ना आम्ही अ नाग हा उंदीर खातो ना त्यामु मग ला उ उंदिर आपल्या शेतात किती नाचधूस करत हा नासधूस करू नये म्हणून ते मित्रच म्हणतात श
बरोबर बरोबर पिकाचं संरक्षण केलं जातं त्या याच्यामुळे नागामुळे सर्पामुळे बरोबर
हम् आणि ते आ आध्यात्मिकतेचं महत्व म्हणजे ते अं समुद्रमंथनाच्या वेळेला वासुकी नागाने दो दोराचे काम केलं होतं ते अशी काय कथा आहे त्यािची
बरोबर बरोबर म्हणजे इकडून तिकडं पार करायसाठी ना इकडून तिकडं पार करण्यासाठी दोरीचं काम केलं होतं हम्म
ने त्यांनी हे केलेलं आणि महाभारतातलं ते अस्तिक मुनी नाही का
बर
मस्तिक मुनींच तक्षक नागापासून राजा परीक्षिताच ते मंशाला वाचवलं त्याच्या हा मुनी तक्षक नाग हा असं नागाचं नाव आहे त्या
हम्म हम्म
पासून राजा परीक्षला त्यांच्या व वंशाला त्यांनी वाचवलं
ह ह ह बर बर बर बर चांगलंय की
मग ते अ पण ते नैवेद्य वगैरे सगळं केलं स घरात मातीची मूर्ती करून किंवा विकत मिळतात आता विकायला येतात हा मग पूजा करायची त्याला वस्त्र घालायचं
हो हो
हळती कुंकू व्हायचं आणि सगळ्या मुली सजून जून अ जातात वारुळाला ते वारुळाची जाऊन पूजा करतात
हम्म, हम्म, ह्
हळदी, कुंकू, दुधाचा अभिषेक करतात.
हा.
नैवेद पण तिथे घेऊन जातात. आणि
लाया, लाया, वाहतात ना? त्यांना
ह वाहतात. एकमेकांना लया चुरमुरे प्रसाद खातात. मजा करतात. असं गाणे म्हणतात.
अ आणि ह्या वेळेसच सण, श्रावणाच्या सणांची सुरुवात होते ना? नागपंचमीपासून
हा नागपंचीपसून
नागपंचमी पासून
ह.
हा, हा, आणि मग ते झोके वगैरे ह्याच वेळेला बांधतात का ग?
हा मग सुट्टी असल्यामुळे, मुली एन्जॉय करतात. झोके बांधतात. आणि नागाची गाणी म्हणतो. हा आणि गाणे म्हणतात. हा बरोबर आनंद लुटतात. पर जमीन जमीन वगैरे खणत नाहीत, त्या दिवशी अजिबात म्हणजे नागाला
हा बरोबर, बरोबर, हा ते तिसरायला पण नागांचं असं खूप
खूपच, हो किती मोठा उत्सव असतो तो तर अगदीच बघण्यासारखा असतो.
हो ना, सगळे आता तरी मला वाटते प्रमाण कमी झालं असेल? बहुतेक ते कारण इजा व्हायला लागली, त्या नागांना तर ते बंदी घातले. बंदी घातली होते. हा काय काय ठिकाणी आहेत. अस ते अ असत्यात पूजा करतात दूध वाजवता.
हा, हा, ह
बर, आणखीन
त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने, सगळे मैत्रिणी व वगैरे एकत्र येतात. भेटतात आणि इतक मजा येत ते मग, आणि जास्तीत जास्त माहेरी जास्त लोक येतात ह्या सणाला, मुली पण हा मा नागपंचमीची गाणी म्हणताना, मग ते माहेरची, सासरची, काय काय वाक्य घेऊन ते गाणं जोडतात, म्हणतात, आणि
हम्, हम, हम, हम्म..
हम्
छान आहे मग, मुलींना आपला आनंद राहा व्यक्त करता येतो. त्या निमित्तान
हो आणि सगळ्या सणांमध्ये कॉमन अस आहे. म्हणजे? एक महत्त्वाचं म्हणजे, सगळे एकत्र येऊन भेटणं ही खूपच
हम्म, आपले सण तसेच आहेत म्हणजे भारतीय संस्कृतीमधले सण असेच आहेत, की ते सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करायचे.
हा आणि नाती त्यामुळे घट्ट होतात. मग त्यामुळे त्यानमित्ताने एकमेकांना भेटायला, आता हल्ली तर क ती म्हणजे सगळे अ व्यग्र असतात आपल्या कामामध्ये, सगळे आपल्या आपल्या कामामध्ये गुंतले असतात. ह त्यामु
म सणाच्या निमित्तानं का होईना एकत्र येतात.
त्यानिमित्ताने एकत्र यायला मिळते ते सुट्टी वगैरे पण असते
अ ह आपण जर परंपरा जपली तरच ते पुढं अ चालू राहणार नाही तर मग ते अ सण सगळे लोप पावत जाणार जर ते साजरे नाही केले तर आपण
हो तेच बरोबर आहे
सगळ्यांनी साजरां करायला पाहिजे एकत्र येऊन
हम्म ह्या निमित्तानेच होतय ना सण साजरे करणं हम्म म्हणून तर आपण एकमेकांसाठी वेळ देऊ शकतो नाही तर मग भारतीय संस्कृती सगळेच सण अे आहेत की म्हणजे त्याचं एक काहीतरी नुसतं धार्मिकच महत्त्व नाही सामाजिक आणि वैज्ञानिक पण महत्व आहे प्रते प्रत्येक गोष्टीला हा त्यामु ते अ काही लोक म्हणतात हे अंधश्रद्धा वगैरे तसं काही नाहीये
हम्म ह त्या सणाच्या निमित्तानं माहेर वाशिनीना पण माहेर यायला वेळ मि येतो किंवा आवर्जून येतात त्या निमित्तानं
हा बरोबर आहे
हम हा नाहीतर आपलं घर कोणा सोडणच होत नाही कुठल्याही निमित्तानं
हो एरवीी तर किती मैत्रिणी बोलवत असतात पण जाणं होत नाही पण ह्या निमित्ताने कस एकमेककडे आवर्जून जातो आपण हा च नागाची पूजा करायला जायचंय हे करायला जायचंय त्या असं करत गप्पा गोष्टी पण होतात भरपूर
बरोबर आहे
ना ह नागपंचमीला मग अ इस्लामपूर वगैरेच जायचं हम्म
लहानपणी बत्तीस श रायला आम्ही जात होतो की सगळे
हो काे
हम्म हम हम् तुम्ही गेला होता की नाही तिकड ती
अ मी तर नाही गेले अं विशू वगैरे बहत गेले असतील ते
मुलं वगैरे गेले का
तुमची मुलं कधी गेलेली का
लहानपणच की हम लहानपण गेले होती
हम्म लहान असत ना सग्यांना ते जास्त इंटरेटड वाट
कॉलेज असतेय शाळा असते ती बुडवून होत नाही परत ते शिक्षा करतात बुडवलं तर किंवा ते घेऊन आणायलावत असं होत ना ते हम् हम् हम्
पाऊस किती असलं तरी पण लोक जातात अगं तिकडे
हो हो बरोबर आहे
एवढं पाऊस असल तरी पण ते हो किती म्हणजे आपल्या भारतीयांसारखं कुणालाच एवढं सणाचं महत्व त नाही आहे
चालत ठीक आहे मग जेवायची वेळ झाली आता परत करते मग
चालते नंतर करते के